हॅलो बोल की ऐकू यालय नाय.
होय होय येणार की.
ह कॉलेजला गेला नाही का आज.
पोरा ते जर नाही.
ह का.
आच्यान फोन केलता. गजर लावल नाई तरी जाग आली.
हो हो आणि काय मग. काय नाही हाय गावात हाय.
काय करायलाईस.
बसलुय तू काय करायलास.
रानात हाय.
हो पण्यान लका पहिला मला फोन करायला सांगितला काय. हा आणि मी फोन केला.
हम्म.
आणि फोन केल्यावर न ती कट केला त्यांनी इथ. कॉल वाया गेला असाल.
हम हम हम.
एकदाच सबमिट झालं. पहिला खार कळत नाही हुइ त्याला.
मग आणि काय.
काय नाही तुमच्याकडच क.
सोमवारी येणार हाईस व्हय कॉलेजला.
सोमवारी येणार की जावूया. खरं आमच टाइम बदलय कॉलेजच.
किती हाय.
नऊ ते बारा केलेय.
हे भारी यायला का. आमच लेले लवकर होते आमचं जायला सकाळी घरात.
साला घर सोडायला लागतेय. ते गणेची मम्मी मेल्या आणि गण्या्या बाहेरच फिराले इकडे बोंबलत.
कोण गण्या.
साळुंखे.
कदी.
ते मेली की माहीत ना आता
नाही.
आता आठ दिवस झालं आठ दहा दिवस झालं.
काय सांगून आलाय.
होय. हॅलो
म घरात कोण नाय का आता
त्यांच्या तिची बहीण आहे की, ती
त्याचे झाले नव्ह.
नाय बारकी ती आपल्यात ती दहावीला होती की ती
हूं हूं
ते हाय की
आज्याचा फोन आला झळकेचा.
कुणु क
नंतर करतो आता
हूं आता असं कंटिन्यू टास्क बोरा पूर्ण
हं हम्म -
म्हणजे असं हे हाय पूर्ण कॉल चालू असल्यावर तिऱ्हे व्यस्त दाखवते ना ओ.
नाय नाय कट होतय जसं कॉल ह्यो कॉल कट होतोया.
पण हा जे जे फोन करणार हाय आपल्याला त्याला व्यस्त दाखवतय ना.
हो काय माहित नाय. आणि रानात काय देओत कशात लोकाला
ते नाएक मध्ये झाला होता.
हा हा गवत काय मक केले. कसलं?
बिकॉज
हा हा ते पण परवडतय. हाय ना हम्म जिम ला किती वाजता जातोय.
साडे सहाला
हा हा
त्याला आवदा हाय औषद हुन आलाय
फोन घे हं हं हं आल्या वरती मं आणि काय?
काय नाय बा
हूं हूं कॉलेज ला किती वाजता ये आ
मामा कुठ गेला?
बाहेर गेलाय सगळंचं हॅलो आणि काय मग
काय नाय मामा कुठ गेला म्हंटलं?
हे तिचारं स्टेट्सअ
आं
विचारय नसत रे त्या असच बोल तेच म्हणताना खू पैसे कट हुत्यात शेशा
बर
कमी येत्यात
बे
काय नाही मेर्जे मिेर्जेला आम्ही पर्वाेलतो
ह
गेलो कॉलेजला कॉलेज केलं परत ना कॉलेज करून झाल्यावर ना चप्पल हे घेतलं मला इथ हाली चप्पल मार्केट ला आलो चालत
कुठलं
चप्पल मार्केट नाही आहे काय लक्ष्मी मार्किट जवळ
हा हा हां
तिथं चप्पल घेतलं काय स्वाक्स हा हा चप्पल मार्केट मधन चप्पल एक घेतलं
हे घाल तु कसं वाटत वयस्कर माणसासारखं वाटतंती
कुठं ना
बुट ना रे हे आता काळात नाही काय चप्पल रेग्युलर
हा हा
वायस्कर माणसान घातलं सारखं वाटते ही असलं घालकी
हा हॅलो
हा
पर पाकीट हजार रुपयला ना पंधरा पंधरावर्ष झाली आणि पण नाही म म कॉलेज व गेलो आणि. तला पंधरा साईठ दे न एम एम कॉलेज ला किती देऊ. एम एम कॉलेजला गेलो आणिथ. परता तसच गेल पुढं एम एम कॉलेज म ऍडमिशन केलं आणि. ऍडमिशन केलं आणि नंतर ना माघार आलं.
हम हम.
माघारी येताना आम्हाला मित्र भेटलेले आहेत आमचे
कोन्हाच ऍडमिशन केलं
खोटं म्हटले ना नाही मित्र आपण बेडगेच्या आणि बॉक्स नाही आणि अरे नाही कुठला दिव हॅलो
कोन आहे
आले परत ना दोन गेलो इथ ना आणि केॅपेेत गेलो तो कॅफे ते पिझ्झा ऑर्डर केलथा तीथ अ विंटेज कॅफे नवीन झालतीया
हम
आणि तिथे गेलो तिथे गेल ना आम्हाला ती आरती साहिजंगात पडली.
हम्.
आणि हा.
तेवढे बघितली की.
हा सरी. आणि तिथन परत ना मग रिटर्न आलो.
हम्म.
हा तो बस स्टॉपला थांबलो बस आली.
हम्म.
गावात आलो गावात आलो एक एक सिम केेलं. आणि हॅलो.
हा बोल की.
आणि परत मगाशी गावात गेलतो. आणि. गावात गेल्यावर ना तिथं वड्यात मोठा साप बघितला.
कुठं मंद्रपशी.
त द दत्ताने पशी. पंचावन्न फिफ्टी फाय आणि. जरा म्हशी ला येल त गावात.
हम्.
तिलजारा पुत्र चावले.
ह.
एक इंजेक्शन केलं आणि इंजेक्शन. केलं परत ना. एक केलं टॉनिकची बाटली चढवली. बरलाड घरलाड जरा. वयरण पाणी केलं बाकीच्या जनावरांना. पयरण टाकलीय जरा लांब करून बांधलं.
ह.
हिंायला.
हम् ह.
काय वातावरण कसं आहे? तुमच्याकड
आहे पाऊस चालू.
हो हो
सुपारीय काय
ह.
दुपारी काय काम आहे काय.
पाऊस नाहीेत आहेाय का नाही.
हो स आहे.
हो हो. पाऊस आहे का ऊन पडले.
हे दोननी बन.
ह ह. आणि घरचे काय करणार.
हम्म.
घरची काय करत आहेत.
नाही नाही कामाला गेलेत.
हम.
कामाला गेलेत.
हो हो.
ह
हॅलो काय नाही हॅलो!
आवाज यायलागलाय मागचा
हम आणि काय मग
काय नाही गवत काढत बसलोय.
हो हो एकटेचाय?
होय
हो हो नाही आणि काय चाललंय? हो हो तुम्ही कॉलेजला कस जाता?
बस ना आणि सव्वासाला बस असतेे इथ ना मिरज मिरज पर्यंत मिरजाच मग दहा पंधरा मिनट थांबायचं. सातला सव्वा सातला बस येतीय इथं मिरजत.
हा.
मिरजेतनं सव्वा सातला बस मिळाल्यां वर सांगलीला जायला एक दहा पंधरा मिनिट लागतेत.
हा
काँग्रेसभवनपशी उतरून चालत जायला कॉलेजपर्यंत एक पंधरा मिनिट. साडेसातपर्यंत जाते साडेसातला पहिलं लेक्चर असते बरोबर
पहिलं लेक्चर
साडेसातला असते.
हो हो सांगली बस कितीलाय?
सांगली बस इथंन सव्वा सात सात सव्वा सातला असतीय.
मग तिथन तिकीट कुठलं काढायचं?
अ
डायरेक्ट स्टँडला जायचं.
नाही
अलीकड
प्रेश भवन ला.
हम्
हा हा तिथंन काय मग जवळचाय.
हो
हा आणि
तुला पण दोन दोन बस पकडायला लागतेत वाटतं.
इथन मिरज मिरजत ना अं इथंन मिरज मिरजेतंन तासगांव अ इस्लामपूर हे कुठली पण पकडायची. एक मिनिट
हम्